हॅलो!
हॅलो!
हा
हॅलो!
हॅलो!
हा बोला.
हा बोला, अँपवर काय नाही चहा पित आहे. हम्म
जेवला ना?
आ? जेवण नाही. तुमचं? लका कुठून बोलता तुम्ही?
कोल्हापूर.
हम्म, हम्म हा हा
काय चालू आहे आणि? काय चालू आहे मग? हम्म हम्म, काय झाल? आयकू येईना झालंय सरळ.
तुम्हाला कोणी सांगितलं ह्या ॲपचं?
माझ्या बहिणीनं.
होय काय.
होय
हम्म, त्याच्यात दहा सेकंड तेवढंच बोलायचंय, आणि नंतर कट करायचं.
हा हा
हम्म.
हां.
फोन आलय? फोन आ..
काय
काय?
तुम्ही कधीपासून
ऊंमम एक आठ एक आठवडा झाला.
हा हा कॉलिंगच टास्क किती झाले? हॅलो,
हॅलो! हॅलो हॅलो